ते आलाय हीला तर
काय कराय काय नाई बघ जरा बाहेर गेलतो गावात म आत्ता आलोय घरला. मग तुला फोन लावायचं म्हंटलो तू लावलेलीस ना म लावलो
हां काय कराय गेलती
आं ते पप्पांचं काम होतं ग म्हणून ते
हां मला वाटलं दीदी बरबर तेन गेल्यास काय कपडे बिपडे आणायला.
दीदी हाय घरात आगं ते हे डॉक्युमेंटचं काही तर होतं ते घरातचच म त्यासाठी गेलतो
चालतंय मला वाटलं दीदी बरोबर तेन गेली हायस काय तर आता कपडे बिपडे आणायला
आता कुठली कपडे नंतर घ्यायचं आता आजून काय नाही घेतलं
होय तेच की कॉलेज चालू हा
हम्म.
हम्म मी तुला फोन केला हे कराय त्यासाठी तेच फोन काय नाय ग बसलेलं
हा हा.
हा. भक्तीला फोन केलता तू काल म्हणलीस ना उद्या जाऊया काय कुणाला?
तु मॅसे
हा उद्या जाऊया का आज?
कुठ?
तूला
मॅसेज काय तर केल्यास की
रील पाठवली असल.
रील तर पाठवल्या आणि काय तर मॅसेज केलय क्लास असं.
हां तेच की अगं ते हच्यात हाय रेणू चं चं नाई काय कपड्याचं दुकान ते गांधी पुतळ्याला घातलाय त्यानं नवीन. हां म त्याज्या इथं कपड्याचं काय तर जीन्सचे टॉप तेन चांगले हैत मात्रं क्लासवर जात्यात तेव्हा जाऊया का असं विचारलं.
हाय ते रेनुचं एक स्वे ते स्वेटर टाईप काही तर हाल्लंय तिला तिथं आणि अडीचशे रुपय
हा पण त्याचा कस ऑफर एका एकएक दिवसाचच असते ऑफर तो एकच दिवस लावतो पण आताची ऑफर जी काढलाय की नाय टॉप ची जीन्स वरच्या ही आजपासन एक जुलैपर्यंत हाय भरपूर भरपूर दिवस म्हणून म्हणलं मग आपण जाऊया क्लास वर गेलं हा म्हणूनच त्यासाठीच त्याच रील आली ग
हम्म
म्हणून म्हणलं तुला पाठवून विचाराय लागलंस हा तेच सांगायचं आणि हे म्हणून मग फोन करालतो ते झाल मी भक्तीला म्हणलो जाउया उद्या कॉलेज वर अस तो म्हणला दाद्या तर भक्ती म्हणत्या अ ते आता उद्या जाण्या पेक्षा अजून दोन दिवस थांबले आणि सर आलावर डायरेक्ट क्लासवर जातो तवाच जाऊयाकी खर तसं होत नाही ग ते
व्हय तस होत नाही क्लास वय संध्याकाळी ग कारण सर संध्याकाळी येत त्यात तिनी काल दिवसभर कॉलेजवर
आणि आणि ती म्हणाल्यात तीन वाजता जाऊया कॉलेजवर तुझं बोनाफाईड घेऊया आणि तिथन मग क्लासवर जाऊया
तीन वाजता कोण नसत्यात कॉलेजवर माहित आहे ना मग सगळी चेतन सर वगैरे साडेतीन ला तीन जात्यात बाळा बाकी की कोण नसतय सगळे जात असतात घरला
आणि ते बोनाफाईडला पण लंच ब्रेक नसतोय ग ते साडेतीन ला ते सर बोनाफाईड सद्याला वाजतोय नसतोय काय माहितीय आपल्याला
तो हा झाले सोड चालू तरी पण ग
कुठे अजून यस वायच पण कॉलेज नाहीए चालू
अग अकरावी बारावी काय तर चालू आहे आजून
हा तेच की
तेच की मग दुपारी काय म त कॉलेज मध्ये तर कोण भेटणार नाय की तर गेलो तर
म तेच म्हणूनच तिला म्हणालतो
काय
मग ते तसं म्हणालं मग काय करूया तिला म्हणाल सोड तरी पण ती म्हणाल्या सर आल्यावर जाऊया
सर आल्यावर सर आले आली तरी पण कॉलेजवर असणार म आणि परत क्लास वर आपल्याला जाय लागणार आणि दुपारी मेन गोष्ट म्हणजे कोण नसतय जुबेरसर तर दुपारी नंतर तर जात्यातच तिने तर नसत्या कॉलेज वर चेतन सर पण साडेतीन तीन वाजता
आपण आता जाणारच आहे की म्हणजे बोनाफाईड घेऊया तुझ पहिला तीन वाजता जाऊन तिथन खाऊ जाऊया आणि मग खाऊन पिऊन झाल्यावर जाऊन मग क्लासवर जाऊन सर्टिफिकेट घ घेऊन येऊया
मजे ज आग ते खर बोना लई वेळ होतय ग
व्हय तेच म्हणालोय मी
माझं काही नाही हाय खरं तिथं सर असायला पाहिजेत की.
म्हणूनच पहिला म आपण. बोनाफाईड एक दिवस केल असतो. फोन वर बोलालोय. फोन वर बोलालोय काय हा म नंतर कवा काय करूया म उद्या जऊया आपण. ती येत आली. तर काय-काय करत्या काय म्हाईती.
काय व्हय तिला विचार मग.
ते काय हा. थांब ह. हेच्या बरोबर बोल. मला काय नाही प्रॉब्लेम. खर क्लासवर कॉलेज वर जायच. परत क्लास ते उलट पडत.
हा तेच की म्हणजे उलट पड पडणार नाही सोड. तिथन कॉलेज वरण डायरेक्ट जाऊ शकतोय खरं.
जाऊ शकतोय पण आता भक्ती येणार म्हणल्यावर. पण कॉलेजमध्ये तर बोनाफाईड मिळालातर बर ग. नाहीतर परत आणि मला एकटीला हेलपाटे घालत. यायला पाहिजे.
हम् आणि एकटी काय खाली घ्यायचं आणि यायचं.
अगं खाली घ्यायला म्हणत नाही ग. नाजीया तीन वाजता. तो सर नसतोय बोनाफाईड देणारा. तो दहाला येतोय. आणि दुपारी जातोय. तो घरला.
तेच काय म्हणाली ती. ते त्यांनी नसतात ग. म्हणजे आपले शिक्षक पण जात असतात घरला. दुपार झालेली असते.
तेच की आणि काय ते आपल्या शिक्षकांना भेटण महत्त्वाचं नाही. माझे बोनाफाईड काम हे महत्त्वाचं आहे.
होय ते तर आहे सोड.
मग तो सरच नसला बोनाफाईड देणार तर. काय करायचं जाऊन काय उपयोग होणार आहे मग. आणि परत नसला तर. परत आणि मला दुसऱ्या दिवशी एकटीला यायला पाहीजे. म्हणून म्हणालतो मी तुला. तसं म्हणून बघतो सोड. नंतर फोन करून काय म्हणते ती.
आता बघ की जर सकाळी. पण गेलो आपण बोनाफाईड घेऊन तर सर पण क्लासवरर नसतात ग.
अरे सर आता नाहीच आहेत. ग हित सर आल्यावर दोन दिवस.
हा तेच की दोन दिवसाांना पण भक्ती म्हणते म्हणजे आपण स काही पण गेलो बोनाफाईड आणायला. आणि तिथन क्लास वर गेलो तरी पण सर नसणार आहेत. सर संध्याकाळी
ती सकाळी क्लासवरर जायचं म्हणलेलीच नाहीया.
हो म्हणली नाही आहे सोड. मी म्हणालोय ग असं जर गेलो तरी पण.
चल जाऊया.
बँक वाले. बँक वाले.
मग तिला तेच म्हणलेय मी. आणि मला मम्मी ला अचानक बोनाफाईड लागलं तर काय करू.
मग काय करूया सांग. मग उद्या जाऊया. तिला बघतो एकदा नंतर फोन करून. काय म्हणत्या. तिला म्हणतो अर्जंट लागणार आहे. तिला यायला काही प्रॉब्लेम नाही हाय ग. खरं ती म्हणत्या. क्लास काम. आणि तुझं काम. एकत्र करूया. मम्मी म्हणत्या. आनून देशील तेव्हा जाणार आहे. पण अर्जंट तवा समोर भाऊ आहे कणी तो आला की ती जाणार आहे. मग मी आणलो तो आणला तर अस व्हायला नको ग. मग आख्खी मम्मीआणि मला झाला एक सोबत बरं पडतंय
हो ते तर सोड जर गेलो तर सरांना भेटणार आपण उद्या भेटूया काय
कुठल्या सरांना
म्हणजे कॉलेज बद्दल ते
विचारा क मग भेटूयाकी गेलो तर उद्या तिला बघतो नंतर फोन करून सांगतो उद्या जाऊया म्हणून येत असलं तररी येऊ दे मग म तर मग क्लासवरर येईन डायरेक्ट मग आपला पण बघून ये
हम् चालते
श अअअ
चांगत गी आणि त्या स्टेफीला काही सांगायचं काय नाही
सांगायचं ते स्टेपूला सांगू कि नंतर करतो ह
हम्म म्हणजे त्या स्वातीला पण मी फोन करून सांग या उद्या काय करते काय माहित नाही आता तिला पण एक सांगतो मग आपण सगळी मिळून जाऊया असं सई मिळून जाऊया असं म्हंटलो
हा ते कळ क
तेच क म्हणजे नाहीतर वा ना आपण असंच घेऊ श प्लस चांगली माहितीे तू मामा बाहेरच सांगणार कणे
अगं काय बोलालास तू इ कुठं
सांगालय ग त्याला जर नाही सांगून गेलो तर मी सांगालोय घेऊनच जायचय सवळ सगळ्यांना सांगायच मी कुठे नाही म्हणालय की म्हनच जायचंय तिला पण सां
हा
लाला
सांगतो तिला नंतर फोन करतो भक्तीला पण बघतो
आपण कुठे जातय खर असं सोडून कोणाला बा सगळ्यांना घेऊनच जाते
का आहे
ह ह
मग आपण दोघी नाही आला तर मग तू आणि मी जाऊया काय म्हणतात बघून
हम्म लते मणे काय करालास
आणि काय नाही बघ बसलोय आता टी व्ही बघत बसलेल
हम्
मग आम्ही क्लासवर गेल्यावर आपण ते सेलच बघ मग्सवर पण लगेच जाऊया दोन दिवसात तीस तारखेच्या आज
चालते की सर तर यायला पाहिजेत की
ते सर गोव्याला गेलात
आा
सर गोव्याला गेल्यात
तुला कस माहत
भक्तीला भक्तीला स्नॅप बघितली वाटतं सरांच गोव्याला
हम्म हम् सोड बाई जाऊन तिकडं
हम्म मग त्याने का वा येणार आता तिथनं कव्हा येणार काय माहिती मग तेने आल्यावर जायचं मग ते त्यास जाऊया डायरेक्ट आणि मग तिथं पण घेऊन
तेनी काय सांगत नाही आपणच आपणच विचारायला पाहिजे आणि परत तीन दिवस झाल्यानंतर
आ? हॅलो हॅलो
हॅलो
हा बोल हॅलो हॅलो हॅलो बोल कि आवाज या-यालाय मला तुझा
की मग तू काय मी हॅलो हॅलो करालोय तुझा आवाजच ये ना बाळ
मला हे आलाय की मी म्हणालतो मग तेच तिकडेत जाऊया आणि मग ते कपडे पण बघून या रे कपडे चांगली दिसल्यात मला हम् नायटी नायन रुपयला तीन टॉप हायत बगून येऊया हा हा तेच बघून येऊया मग हम
काय
काय म्हणायलास हॅलो
हॅलो